सांगा ना देऊळ बंद तुम्ही बघितलाय ना
तुम्ही बघितला का नाय त्यानी गळफास घेयल राहतो तिच्या नावऱ्यानं ते दाखवती नाही ती जेव्हा डायरेक्ट सगळ लोक थाप जमेल राहतो तिच्या घरी हा ती स्वामींला घेऊन जाते तिथपर्यंत किती आटापिटा करती. तुम्ही चमत्कार प्रकार वापरायचाच नाही आपण जे सामान्य आहे ना तस ती स्वामींना घेऊन जाते आणि सगळ्यात मेन म्हणजे ज्या स्वामींचा जो रोल करेलेय ना ना त्यांना पॅरिलीस झालेला होता रिअल मधी बर का त त्यांच ते हात पाय ते सगळे एक साईड तोंडात पेन्सिल धरून त्यांनी डायलॉग बोललेले एवढी पूर्ण पिक्चरचे शूटिंग करेलंय. आणि पूर्ण पूर्ण शूटिंग झाली तेव्हा त्यांचा पॅरलेस पूर्ण बरा वहिले त्या ऍक्टरचा आणि देऊळबंद पहिला तो त्यांनीच करेले. आणि हा दुसरा बी त्याच्यामुळ त्यांना त्यांच्याकडूनच करून घ्यायचा होता दिग्दर्शकाला ब तुम्हीच पाहिजे आम्हाला अस तेच आहे पण ते म्हातारी झालेलेय आहे खूप आता काय नाव ये यांच सुधीर नाही ग त्यांची गाणी काय मेकअप होत होता ग तो नाई नाई मेकप केलल होतं गीता तर त्यानीं
हम्म त्यांचे ऑलरेडी म्हणजे शेतकरी आत्महत्य तेवर पिकच्चर ये तो खरं म्हणजे म ते ते काय करून ती म्हणजे ती आण दाखवत नाही का माझ्या नवऱ्यां गळफास घेयला अस ती काय सांगत का माझ त नावऱ्यान अं कुठ तरी निघून गेलाय म्हणे तो आणि त्याच्या खिशात चावी आहे तुमच्या मंदिराची तर माझ्या सासूचा जीव आटकलाय म्हणे तुमची आरती झाल्याशिवाय ना ती जेवणार नाही म्हणे तिची एकटिंग लय भारी केलेली ग तिन तिचं पण तिचं पण पॉड कास नवीनच ये ती सिरियल मधलीये सिरियल बदली हाय ती हा हा
आता नवीन नवीन कलकार छान आ
हूं हा ते दोघं रियल मधी नवरा बा ते त्या तिच्या नाव ना रिअल म्हणजे हा राजे छत्रपती ह्या पोर पोरं जायले होते ना पाहायला ते सगळी गँग हा न
पण हे जायला पाहिजे होत.
चाल्ल बोलो बोल्लो हं सहा वाम् नव शो पाहवढ बारा वाज आम्ही कितीच वाजेच्या शो ला गेलो होतो दहा वाजेच्या शो ला गेलो होतो. म्हणजे यांची इच्छा झाली नाहीतना पिक्चर पाहायचं म्हणजे तीन तास थिएटर मध्ये बसायचं म्हणजे मोठं संकट
हा ह स्वामींचीच इच्छा होती त्यांनीच तयार केली तुमचे मि कत्त
मिस्टरांची श्रद्धा झालीचे स्वामींवर खूप दिवस सून ते आपप मनवळत माणसाचं. ना ते किती लागून का?
ह हं.
तुम्ही नाही गेले ना एका देऊळ बंध पाहिला
अजून थिएटरच पाहिलेलं नाही.
जा ना मग?
जाव लागेल एखाद्या वेळेस
चांगलं आहे तेवढं बंद पिक्चर बघण्यासारखा
हा.
ह. दिव्याला दिव्या दिव्या हम्. त्याला कसं जवळ पण पडत आणि पार्किंगची चांगली सोय तिथं
हा ह. पार्किंगच व्यवस्थित पाहिजे तेव्हा माणसं निघत नाही तर कोणी निघत नाही.
नाही नाही मग आमचं किती दिवसापासून चालू रियाच रोज म्हणायची आज जायचं उद्या जायचं पण मग वेळ ना
हम्म हम्म.
ह
बाकी जेवण वगैरे झालं का?
हो. जेवण झालंय थोडं कामाय मला आता ग ब्लाऊज काम उरकायचे म्हटलंय गप्पाटप्पा झालाय हा... कधी कधी म्हणजे स्वामी त खर... हो हो बरं आहे बरं ती आता यालाय पंजाब मध्ये... मग ते बाबा आहे ना सांत... हो.... पाऊस नाही उन्ह नाही.. जाम झालंय खूप खूप.....
हा ऊनच खूप ह्या वर्षी पाऊस कधी येईल कधी पावसाळा चालू होईल कधी शेत हा...
हम्... मागच्या वर्षी ओळला होता आता कोरडा हाय.
हा प्रत्येक दुष्काळ.. तोंड द्यायचं....
मग काय करायच आत्ताची परिस्थिती आली त्याला सामोरं जायचं
हा प्रत्येक गोष्टीला फक्त शेतकऱ्यांनी सामोरं जायचं नोकरीवाल्यांचं काही नाही बिचाऱ्यांचं त्यांना बरोबर....
हो मागच्या वर्षी शेतकऱ्याचे हल वहिले या वर्षी आ... तकाय.. काही नाही. राहत ते कधी पण पाच मिनट फक्त् माव... इि
अजून काय...
त पाहित... काही नाही आता... तुमचे झाले का जेवण.. आमच आमच्या.. हो हो... माऊलींची... आमची ते नाही आता होईल होईल नाही होईल वेद बरा आहे का? हो लोणचं बनवलंय. वेद बरा आहे का ग तुझा? कितविला गेला तो आता?
तो आता सातवी ला आहे आजपासूनच शाळा चालू झाली आहे.
खोर आहे तो
असं वाटतं का तुम्हाला तो शांत होईल म्हणून
नाही ना त्याला हॉस्टेलला टाकायचं होत ना तुम्हाला
हो ना टाकायचं होतं पण मला तर हा दुष्काळ
हो ना. कादंबरी काय करते ग आता?
ती आता अकरावीला हाय. अकरावी ला हाय ती आता. सायन्स घेतलय तिने
हा हा.
हम्म आता काय कॉलेज बिलेज. आताशी तर स्टार्टिंग आहे आता अजून मजे दिवस
हम्म हम्म. पाया पडायचं ना तेवढ टायमात
अजून काही. तुमची दिदी बरी आहे का?
माझी बरी आहे.
अह हो ना तिला सांगा महत्वाचं वर्ष आहे अभ्यास
हो हो. आहे ना तिला सांगणार आहे भरपूर
हा सांगणारे सांगून मोक ग होता फक्त करायला पाहिजे करणाऱ्यांनी
सेम तशीच ते. एवढेच ना ते. तुझी जावू बरी आहे का ग.
बरं आहे ना, त्या ही बरं आहे. तुमचं मळ्यात कसं काय चाललंय पोल्ट्री. च वगैरे.
किती आल.
हो ना? त्याला काय पक्ष्यांना काय वगैरे भेटतं का?
नाही नाही त्याला नाहीये काहीच आनंद आनंद ते. नाही मग दुसरी टाकायची आम्हाला हां.
आता दुसरी टाकायचीय का?
दुसरी टाकायची पण मग ते नाही ना अनुदानाच काही स्कीम वगैरे असती तर मग राहिली असते उभी एवढ्या दिवसात हम्म.
स्कीम पाहिजे काहीतरी पंचायत समिती वगैरे असं द्यायला पाहिजे त्या लोकांनी स्कीम ट्विट करायला पाहिजे सरकारी थोडंफार.
हम्म तेच ना नाहीये ना पण केली होती चौकशी. तसं काहीच नाहीये.
हे द्राक्ष बागांच्या खरं नाही त्यापेक्षा म अस काहीतरी जोडधंदा पाहिजे शेतीला.
चांगल्याच शेतकऱ्यांन दुसरीकडेच वळायला पाहिजे आता अशी परिस्थिती झालीये. जोडधंदा पाहिजे काहीतरी.
जोडधंदा पाहिजे काहीतरी.
बाकी घरी बरी
हो सगळे बरे.
तुझी पुतनी काय करते गं आता?
तिचं आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झालंय पण अजून चाललंय आता. तिला काही तर मुलांना काय करायचं राहतं, काय नाही ते सांगते मी व्यवस्थित मोकळे बोलती नाही काही नाही. त्याच्यामुळे मग काय
हम्म हम्म.
बाकी अजून काही? कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करा.
हां आता बाग नाही आणि काही नाही कुठं जाती फिरायला?
काही नाही आपल्या जवळच्या जवळच टिफिन भरून जाऊ.
जावू नवशा गणपतीला मग.
बरं चालेल जाऊ ना पुढच्या चतुर्थीला वगैरे.
म्हणजे तुम्ही जाल तिथे.
टिफिन भरून जाऊ आपण.
हम्म.
सगळे लहान मुलं-बील घेऊन जाऊ सोबतच जाऊ सगळे.
ठरवू आपण.
हो.
पोरं गेल्यात
बाकीचे फ्रेंड सर्कल बोलवावं लागेल.
ज्यांना यायचं ते येतील.
हो.
बाकी काय म्हणते अजून. तुझं काय चाललंय?
बाकी काही नाही आता आरामच आहे.
अमृतसर मध्ये तू काय करते का नाही? तू मशी पण क्लास केला होता ना, ग.
नाही ना ओ.
नाही.
ठीक आहे चालेल, चला करू बंद.
हो हो चालेल चालेल बाय.